हा बोल क
आलंस काय
आले की
कवालस
झाले पाच सहा दिवस झाले आले
ह हा परीक्षाच आपली
परीक्षा झालीक ते उन्हाळ्याच्या सट्ट्या दिेतात
उन्हा ज्या सुट्ट्या पावसा आहेत
हो
हा हा बर आणि हे ज कुठ कुठली सेमिस्टर झाले तुमचे
आमचं पहिलं झालं
पहिली सेमिस्टर हप्ता झाली तुमची
हा
कपा इल येर झाल
प तसे मिस्टर जात पहिलं इयर पहिलं इयर आता आम्हाला गणपती आहे सप्टेंबर मध्ये ऑक्टोबर सप्टेंबरमध्येध्ये कधतरीईल
म्हणजे आता तुमची दुसरी सेमिस्टर लगेच आहे की म्हणाझी
हा चालू झा दुसरे सेम पण आता
म्हणजे कॉलेज
कॉलेज चालूय आता कॉलेज चालू झालं मग मध्ये उन्हाळायच शक्य देतात दुसऱ्या सेमिस्टर मधच
बरं बर बर बर जरा फोन नट जर की आवाज बरोबर आला
हला काय
हा
हम्म तुमचं काय चालंय
आमचं झालं पहिले इयर दोन सेमिस्टर झाल्या दुसऱ्या सेमिस्ट थोडासा अजून रिझल्ट लागायचं
हा
तर लागला की बघायच पहिल्या सेमिस्टरला पडले सत्तर टक्के
हा
तुमचा रिझल्ट लागला किती झालेत
सत्तर आहे एकोणसत्तर आहेत
बास झालेी काय काय सब्जेक्ट असा तुम्हाला
आमच्या पहिल्या सेमचे मेन अनोटोमी अ अ अ केमिस्ट्री आहे फार्माास्युटिकल केमिस्ट्री आणि काय होता बर अजून ए ल क आहेी आता दुसऱ्या सेमची बायोकेमिस्ट्री आहे ऑर्गेनिक केमिस्ट्री आहे
अ बघूनच नाव बघूनच नाव काय अवघड वाटाले.
जे काय अवघडा आहे बायक एनस्ट्राय अवघडा आहे ते क्रेप सायकल वगैरे होते आठवत का आपल्याला ला.
हा.
ते आहे सगळं.
बर बर बरोबर पैसेवी
हम्म.
हा हा मग आणि काय बाकीचं काय नाही काय करालीच का त्याबरोबर
तच्या रूवर राता सध्या तरी काय नाही.
ह.
खर आहेझात.
पहिल्या वर्षाची फी किती?
पहिल्या वर्षाची पंचेचाळीस हजार आहे वर्षाची.
हा पंचेचाळीस वर्षाची तीन वर्षाची म्हणजे लाखाच्या घरात जाईल की नाही.
जाती की तीन नाही चार वर्ष
हा हा. मग आणि
काय नाही आहे निवांत तुमच काय चाल.
सिरीज विरीज काय बघणार आहेस काय?
कुठली?
आहे एक पाठव तू म तुला आत्ता नवीन आल्या.
पाठव की बघूया.
जे एजुकेशन वर आहे.
हम्.
एज्युकेशन म्हणजे कसं असते. जे शाळेत नि जी मार मारण चालू असते की नाही. पोरा पोरांच्यात भांडणं जे असत.
हा.
थांबवण्यासाठी एक ब्युरो चालू करत त्याच्यावरती सिरीज आहे.
बरं.
ती बघणार असलं तर बघ म्हणजे आता सध्या ट्रेंडिंग मध्ये बघ इंनस्टावर पण बघितलस तर तुला कळेल.
चालते बघूया कि
ते कधी इनस्टावर बघितलस काळा कोट घालून एक माणूस आहे बघ.
ना एवढं ना आटतो तू बघितला सारखं तरी
ते बघ पाठवतो तुला. तरी किती दिवस तुम्ही इथ.
ह पाच सहा दिवस अजून आहे.
मग एक वन डे ट्रिपचा प्लॅन कर की घेत.
करया के
पोरांना विचार
चालती करेग.
दहावीचा ग्रुप
चाल ते बुखत विचार मग जाया.
म्हणजे आधी एक काम कर पहिला एक ग्रुप तयार कर व्हॉटसअपला
हा.
आणि त्याच्यावरती टाक बघ्या कोण कोण येते जास्त करून येतील असं वाटत नाही कोण? ब ते
चालतय बघूया की
आता तू तिकड असतेस आणि तुमच्यातली पण कामातच असतील ना.
होय.
म तुमचं ते मांजूर कोण सांभाळतय?
असत व ते तेज ते असतय घरात.
मोठ झालं असल?
झालय की मोठठ, भरपूर मोठ झालय.
ओळखतय का तुला आल्यावर
हा. म. मीच घेऊन आलोय म्हणल्यावर त्याला
अरे होई की, पण आता तू मधे दोन-तीन महिने नाही, जास्तच त्यापेक्षा तू न्हवतास ना इथ.
हा.
मग?
ते तसं काय नाही ओळखतय ते.
पिल्ली होते पिल्ली झाली तर सांग मला.
बर संगुया की
एक दे मला.
त
कुत्र हाय काय?
कुत्र नाय.
का आवडत नाय?
आवडत नाही अस नाही, स्वतःच घर नाही ना.
काल.
स्वतःच घर नाही आहे ना, स्वतःच घर झालं घ्यायचं सगळं
ह म आता कुत्र्याला कुत्र असं कुठं म्हणतय होय?
तस नाही, पण घर म्हंटल्यावर चालायला नको.
मांजर बघ मांजरापेक्षा तरी बरं बाबा, माया हेन तरी
मांजर कस, कुठं पण राह राहतय, येतय, जातय, मांजराचा एवढा त्रास नसतय रे.
हा. हा.
कुतऱ्याच कस, कुतऱ्याला टाइम टू टाइम फिरवायचं, असं तस
ते पण झालं सोड, आमच्याकडे पण आमच्याकड एक हुंत मधी
हम.
पण ते, तेला आजार झाला. आमच्या गल्लीत एक जण आलत, त्याला आम्ही पाळलेलो. असं आहे.
खेळायला बिळायला जातयस क नई कुठं?
खेळाला काय समोरच ग्राउंड आहे, खर काय आता म्हणत्यात नव नाही वेळ मिळत
गेलो तर कधीतरी खेळायला क्रिकेटला
फुटबॉल खेळत नाहीस?
फुटबॉल एकदम कधीतरीच.
एकदम कधी तरीच लहदाण खेळतच नशिल
आणि जे कधीतरी खेळतोय असंच, म्हणनात आलं तर पोर तयार झाली खेळायला तर
कुठ हुबारतोस खेळायला.
अरे कुट अकरा बाराल जण असल्यासारखे जाणार पाच सहा जण आम्ही
ट्रिपला
टसला नाही ग्राउंड ला
हा ह म्हणजे डिफेन्स ला उभारतेस फॉरवर्ड ला उभारतेस गोलकीपर.
नाही मी आत्तापर्यत ज्यांना ज्यांना विचारले की नाही डिफेन्सलाच भरते मी पण डिफेन्स ला भरते
ती पोझिशन चांगलं आहे सगळ्यात.
ह आणि क्रिकेट मध्ये काय करतेस?
क्रिकेट म ऑलराऊंड सगळे.
बॅटिंग बॉलिं
बॅटिंग बॉलिंग. पण फिल्डिंग पण करायची कधी किपिंग पण करायची.
हा लेझर बोलण घेेतेस का?
लेदर बॉल न कधीतरी अन् आता जास्त आमचं हे नच खेळतते स्टंपर न. पोरांच्या म्हणण्यावर असते सगळी तयार असली तर मग हे तर मग लेदर बॉल न.
आ्ही काय कमी क दहावीच्या आधी सकाळी थंडीच जायचो लेझर बॉल न खेळायला. खरं आम्हाला खेळायला लागाचं एक पिसिफिक एरिया मध्ये कारण ते आधी ग्राउंडमध्ये सगळी असायची खेळायला. त्यात कसं याचं धुक असाच इकडे.
हा बॉल दिसला पाहिजे की.
ला पाहिजे नाहीतर ते लेझर बॉल फोडाच कुणाच डोस्क
म
ह त्यात कसं आहे ज ते बरोबर बॅट्समनला पण जरा उघड वचं तरी ते कारण अंगा बॉल आला की आता तुला माहती आहे तुला सांग क काय गर लागते कसा लेझर बॉल?
त्या थंडीत
त्यात ही आमच्याली शानी ह्यांच काय माहिती काय? जागेवर नाही टाकायची नाही बॉली पैतीवाॉलीने टाकायची.
त्यात ते बॉल असा समोर अंदाज नाही लागला तर काल लागाायच आणि साल्टा काढून जायचा. म काय शान्या? झटक आणि कॅच पकडायचं पण अवघड कारण बॅट्समन न जोरात मारला ते झालं मग ते जवळचा बॅट्समन तिथं जवळच्या बॅट्समन ज उभाराला कोण तयार व्हायचे नाहीत कारण आम्ही एकटापाऊट पण ठेवलेला रे. म आता आधी लेझर बॉल असं जास्ती जास्त टप्प खायित नाही. त्यामुळे त्याला जवळ बरा लागून तयार व्हायचं नाही कारण जोरात मारलं की झालं मग ते लालच कसं काय?
ह बोट मोडून घेतलंय माझं मस्त पैकी. हे मध्ये खेळायला गेता ना मध्येी खेळायला गेलेलो त्यावेळी डब्बडी टेनिस लागला बॉल बोटावर कॅश धरायला गेल ट
आणि झालं ते कॅस सुटला आणि पकडणार यामधला विशय हाय त्यो जर बोटटाच्या मध्ये लागला तर ते तेवढा ल्ले घाल लागते बॉल हॅलो हॅलो ठक माे हॅलो